हां आवाज
हो येतोय येतोय, काय करताय?
काय नाही आता बसलीय, थोडासं जरा मला आता बाजारामध्ये जायचंय थोडं सामान वगैरे घ्याय, अ हो थोडं सामान वगैरे पण घ्यायचंय.
हम्म हम्म हम्म, मला वाटलं भाजीपाल्याचा बाजार आहे का आज, असा असतो ना. कुठे मंगळवार कुठे सोमवार असं,
नाही नाही, आपलं घरातलंच वगैरे असं, जे आपलं लागतच अ भाजी, किराणा, किंवा कुठं काय दूध वगैरे घेऊन यायचं.
हा हा हा, पाऊस आहे का, तुमच्या इथे?
हो होता पाऊस, काल पासूननु आं दहा साडे दहा पर्यंत सकाळी होता पण आता काय, थांबलाय थोडा पाऊस.
हम्म हम्म हम्म. आमच्या इकडे पण काल पूर्ण दिवसभर चालू होता रात्रीपर्यंत. आणि, असं खूप जोरात आला अचानक, असं वाटलंच नव्हतं इतका जोरात पाऊस येईल. अचानक खूप जोरात आला आणि माज नाही आलाय अजून.
आमच्या इथे ऐवढा जोऱ्यात नव्हता पण पडला थोडा, थोडा. तअ हळूहळू पडत होता पाऊस पण होता. म्हणजे रात्रभर पाऊस होता.
हम्म नाही गरजच होती पावसाची आमच्या इथं तर असं लोकांना वाटलं होतं, कि कधी पाऊस पडतो नाही का कारण नाशिक भागात खूप पाऊस पडतो ना असं नॉर्मली चांगला पडतो. आणि असं काही पाणी टंचा चाई वगैरे काही जाणवत नाही कधी.
हम्म मग तुमच्या इथं पाण्याची टंचाई आहे का आता सध्या?
नाही टंचाई नाहीये पण मग असं केलं होतं सध्या जून पासून शनिवारचं पाणी बंद केलं होत पूर्ण शहराच.
हा म्हणजे एक दिवस पाणी बंद का शनिवारी?
हो एक दिवस आणि परत जुलैत पण तसंच हे आणि ऑगस्ट मध्ये मग ना दोन दिवसनी येणार आहे.
हो का आमच्या इथं पण आताच सध्या एक दिवसाड पाणी येते. एक दिवस आलं की एक दिवस येत नाही. परत दुसऱ्या दिवशी येते.
हम् नाही ते फक्त शनिवारी आता पण मंथ ऑगस्ट मध्ये करणार आहे दोन दिवस आड.
आणि मग तुमच्या म आता पेरण्या वगैरे पण थांबल्या असतील शेतकऱ्यांच्या का केल्यात शेतामध्ये?
नाही आता काय झालं होतं? विहिरी हे ना भरपूर जणांच्या पाणी असतं जून पर्यंत मे मध्ये पण पण मग यावेेळेस आहे ना पाणी पण खूप आटलं कारण उन्हाळा कडक होता ना. म्हणजे आज्या आमचे पण काही आहे ना शेती परत आमच्या नातेवाईकांची वगैरे, आमच्या विहिरीमध्ये पाणी असायचं तर ह्या वेळेसं एकदमचं आटून गेली होती विहीर. पण म आता. नाही मग काही जणांच भाजीपाला वगैरेचं करता ना इकडे जास्त. मंग नाही केलं जास्त समजा पालेभाज्या वगैरे नाही केल्या मंग असचं काही बीट वगैरे त्याला पाणी कमी लागतं ना. मग ते केलं होतं काही जणांनी.
म्हणजे ज्या, ज्या झाडांना पाणी कमी लागतं ते झाडं म्हणजे तुम्ही ते लावले का?
हो हो ते पिकं घेतलं म्हणजे काही जणांनी असं.
हा आणि मग ज्यांच्या विहिरी मधलं पाणी आटलं मग त्यांनी काय केलं मग ते झाडांना पाणी कसं दिलं आता? झाडांना पाणी जास्त लागतयं ते.
नाही मग त्यांनी पीक घेतलंच नाही ना मग थांबून घेतलं ना मग आता पाणीच नाही तर मग काय करणार लावून पण मग ते नुकसान होतं ना, आणि पावसाचा काय भरोसा नव्हता.
ज्यांची पण अर्धवट समजा आता थोडी थोडी छोटी छोटी झाडं झाली मग त्यांनी काय केलं पाणी नाही ते मग?
मग त्यांनी आता असंच काहीतरी इकडून तिकडून याच्या त्याच्या विहिरीवरून मग मागून थोडंफार ज्याच्याकडे आहे ना पाणी मग ते असं असं नाही काही करता पाठ करून घेता असं पाणी यायला आ आपल्या शेतापर्यंत आणि मग तसं येऊ देतात दुसऱ्याच्या शेतातून आपल्या शेतात.
आणि मग जर एखाद्याच शेत लांब असेल मग ते पाणी कसं काय देतात त्यांना?
नाही नाही जस जवळच समजा एक दोन शेत सोडून बा बाजूचाचं किंवा एक शेत सोडून अजून तो तिकडचा आहे. मग तसच घेता जास्त लांबच वगैरे नाही घेता येत. जवळ असला ना समजा दोन शेत सोडून तीन शेत सोडून तरच घेता मग. अशी सरळ वाट करता आणि बाकीचा बांध घालून दे ता आजूबाजूला मग ते सरळ वाटेनी येते इकडे पाणी. तसं आमची एवढी नव्हती आटली आमच्या इथे आहे पाणी. पण मग बाकी आमच्या मावशी वगैरे ना त्यांची आटली होती.
अरे बापरे, मग तुम्हाला प्यायला वगैरे पाणी मग शेताला, प्यायला पाणी मग त्यांना?
नाही प्यायचं तर आता आमच्या इथे गावांमध्ये कसं झालंय हा ए टी एम लावलेले ना पाण्याचे. मग भरपूर शेतकरी तिकडूनचं प्यायचं पाणी आणतात. आणि वापरायपुरतं तर मग करून घेता काही बोरिंगचं वगैरे थोडं फार इकडून तिक डून. आम्ही सिटीमध्ये राहतो. आमचं गाव जवळच आहे ना, पंधरा वीस किलोमीटर वर. त आमचं काही जास्त हे नाही म्हणजे असं तिथं राहणं. आम्ही फक्त कामासाठी जातो. वाटलं तेव्हा सासरे वगैरे जातात देणे जास्त पण मग आहे नातेवाईक जे आहे ते जे पूर्ण शेतीवरच अवलंबून आहे, त्यांचं आहे थोडं फार हार
म्हणजे तुमच्या घरात कोण करत शेती वगरे म्हणजे अस अ?
आमच्या घरात असं पूर्ण नाही करत, आम्ही असं वाट्यानी लावून देतो नाही का? म्हणजे तुम्ही आ तुम्ही करा आणि आमची जमीन आहे तुम्ही कसा आणि पिकं अर्ध अर्ध घेतो मग.
हा म्हणजे जे काय पीक येईल ते, तुम्ही अर्ध त्यांनी अर्ध का?
हो असं करतो. आमची जमीन त्यांनी कष्ट करायचे आणि मग पिकं अर्ध अर्ध करायचा. असचं करतो. नाही नाही फक् त पिक मग जे पिकं येऊ ना जे पैसे येतील ना विकल्यावर मग ते अर्धे अर्धे करायचे.
म्हणजे पीक पण घ्यायचं अर्ध अर्ध आणि पैसे काय येतील.
नाही पीक नाही घ्यायचं. मग पीक काय करायचं डायरेक्ट विकायचं. पूर्ण जेवढा आहे तेवढा आणि मग त्याचे पैसे अर्धे अर्धे घ्यायचे.
हा हा आणि ते सगळं तेच करणार का? म्हणजे ते पेरणी पासून ते पिकनिकघेपर्यंत सगळं तेच?
हो हो तेच करणार. काही पैसे वगैरे त्या लागले तर मग द्यायचे त्यांच्याकडे नसले तर. मग करून घेतो हिशोब नंतर. असं असतं.
करू शकतात ते.
हो हो मग तसेच असतं ना.
चांगलंय मग हे, तुम्ही कुठली कुठली पिकं घेता मग?
मग इथे कसं आहे माहिती आहे का फ्लॉवर वगैरे ना म्हणजे विदर्भातले लोकं आलेले काही कडे आमच्या इकडे. मग ते काय करता अ असं ते असंच करता त्यांची शेती आमच्या इथे मग ते असंच कर तात ब मग हे पीक लावू मी करेल तुम्ही फक्त मग हे करा काही अ खर्च लागला तर द्या किंवा मग तुमच्या जमिनीत करतो. मग तेच करता सगळं मोटरचं व विहीरीवरुन पाणी लावणं वगैरे सगळं तेच बघता मग फक्त जेव्हा काढायचे असतं ना फ्लॉवर मग तेव्हा आपण एक दोन माणसं आपले लावून द्यायचे आणि ते दोघं असतात नवरा बायको
हम्म हम्म आणि म ते जे तुम्ही कामाला लावता ते दोघं त्यांना पण तुम्हाला पैसे पैसे द्यायला लागत असतील ना जे दुसरे कोण लावताव
रोज असतो इथे तीनशे चारशे रुपये तो रोज द्यायचा आपण त्यांना
आणि म एका दिवसात काढून होते पूर्ण ते अ भाजी तुमची
नाही एका दिवसात नाही होत लागतात तसं पाच सहा दिवस पण मग परवडतं असं जे त्यांना पण परवडतं आपल्याला आणि जून मे जून मध्ये कसा भाव चांगला असतो ना भाजीपाल्याला आणि फ्लॉवरला तर खूपच चांगला भाव होता या वर्षी डायरेक्ट वीस रुपये पंधरा रुपये मग परवडला नई नई असा गड्डा आपला हम्म मग परवडून जातं नाही का आणि परत आ इकडे काय झालंय हे आपलं आहे ना रिलायन्स, अँमेझॉन परत आ आपले जे आहे ना अ झो झेप्टो वगैरे यांचे आहे ना असं कलेक्शन् टोल झाले आमच्या गावाकडे मग ते काय करता शेतकऱ्यांचा माल घेता आणि मग तो मुंबईला वगैरे पाठवतो त्यांच्या सेंटरला पण मग त्यांना कसं आहे ना क्वालिटीचा माल लागतो एकसारखा परत तेवढं वजन समजा जुडी आहे पालकाची मग तिचं तेवढंच वजन छोटी जुडी असं असतं त्यांचं मग तसं बनवून द्यावे लागतात त्यांना
हा हा आणि जर मग थोडं जास्त वजन भरलं कमी भरलं तर मग त्याचे पैसे कमी देतात का ॽ
ते घेत नाही मग ते रिजेक्ट करता मग बाहेर विकता शेतकरी मार्केटला
हा म्हणजे मग जो रिजेक्ट झालेला माल तुम्ही म तुमच्या तिथंच विकता ना म तो
हा रिजेक्ट म्हणजे तो कारण काय असतं मग समजा जास्त मोठी जुडी झाली किंवा छोटी जुडी झाली असं असंच कारण असतं
हा हा हा
ते काय किंवा मग काही जण घरी आणून परत मग बनवून देेता असं असं काही नाही की मग मार्केटलाच विकलं पाहिजे पण मग कसं सगळ्यांना टाइम नाही ना त्याच्या साठी का जुड्या बांधा तेवढ्या तेवढ्या परत तिकडं जा मग ते काय करतात ते डायरेक्ट मार्केटला देऊन टाकता मग ही झंजटच नको असं
हो मग ते कोण करत बसणार ना जर त्यांनी माल रिजेक्ट केला तर मग परत घ्यायचा परत दुसरी
हो पण मग ये ना माझी आमचे आहे ना मोठे आ चुलत त्यांना त्याच्यातच इंटरेस्ट मग त्यांच नेहमीचं पालकच असतो कंटिन्यू शेतात आणि त्यांचं इतकं चांगलं होतं आता जम बसून गेलाय त्याचा मग त्यां ते सारखा कंटिन्यू पालक लावता मग तो काढता परत बर त्यांना आता ती टेक्निक आलेली हे ते बरोबर तेवढ्या जुड्या बनवता रोज म्हणजे त्यांना फोन येतो मग घरून. घरी की आम्हाला शंभर जुड्या द्या असं पन्नास द्यां दोनशे द्या असं. मग ऑर्डर आली की मग ते तेवढं बनवून देत्या त्यांना
मग त्यांना परवडतं ते मिळतात तेवढं जास्त पैसे ना
हो त्यांना मार्केटला देण्यापेक्षा परवडतं कधी पाच रुपये कधी आठ रुपये कधी दहा रुपये अशी जुडी राहते ना.
हा हा
आणि तेच मार्केटला दिली तर भाव नसला तर मग पाच रुपयाला पण मोठी जुडी जाती. आसं
हा बरोबर म्हणजे ते ठरलेल्या रेट प्रमाणे घेतात. म्हणजे तो परवडत मार्केट ला कमी जास्त होऊ शकतात पैसे
नाही नाही यांचे पण कमी जास्त होता याच्यानुसार आवकेनुसार पण मग त्यांच क्वांटिटी कमी असते ना मस शेतकऱ्यांना परवडतं ज्यांना सवय हे ज्यांना टाईम आहे त्यांच्या प्रमाणे करून द्यायला मग ते ते कर. आणि ज्यांना नाही हे ज्यांना घाई हे नाही हे ते झंझट करायची मग ते डायरेक्ट काढून एक दोन दिवसात काढून सगळं देऊन टाकता.
चालेल चालेल ठीक आहे कळालं तरी शेतीबद्दल काय तरी थोडीफार माहिती मिळाली चालेल चालेल ठीक आहे ठेवते हो हो बास